हॅलो
हॅलो हा येतोय आवाज?
हो हो येतंय.
अच्छा.
बरं.
काय मग शाळा झाल्या सुरू मुलांच्या?
हो चालू आहे. हो आली आली आता महिना झाला ना आली बाय.
आले का हम्म में महिन्यात मग काय कुठे गेले ते अच्छा.
हम्म मे महिन्यात या महिन्यात कुठ कुठेच गेलो ना काही की गरमीच्या आणि कुठे बाहेर गेलोच नाही जास्त. हम्म. पण असं मार्च मध्ये वगैरे असं पंढरपूर कलकोट वगैरे सगळं जाऊन आलो.
अच्छा.
एक्झाम चालू व्हायच्या आधी त्यांची सगळं तिकडे. हम् आठवण. हो म्हणजे या वेळेला एक्झाम उशिरा होत्या ना एप्रिलमध्ये होत्या. त्याच्यामुळे मग आम्ही मार्च मध्ये जाऊन आलो.
हा तरी ऊन असेलच ना!
हा तरी का होतं पण आम्ही चार पाच दिवस होत गेलेलो.
अच्छा बरं आहे पण मग दर्शन शांततच झालं असेल गर्दी नसेल.
हा गर्दी नवती. पण तुळजापूरचं दर्शन नाही झालं तिकडे कसं खूप गर्दी होती. आणि आम्हाला लगेच निघायचं होतं हा असं हाय ना आपन. खूप गर्दी असते मध्ये पण एकदा गेलो तेव्हा पण नाही झाल बाहे मुख दर्शन घेत तल देवीचं. आलो हं. बाकी अक्कलकोटला वगैरे.. नाही असं जवळ जाऊन जे आपलं समाधान होत तसं ते होत नाही.
हम्म.
अ कलकोटला वगैरे गर्दी होती पण असं एवढी दर्शनाला काय वाटलं नाही दर्शना केट गर्दी होती.
आता पूर्वीसारखं गाभऱ्यात पण नाही सोडत ना तुळजा
नाही नाही नाही बाहेरून तस लांबूनच हे करायला लागतं. हो पूर्वी जाऊ द्यायची फक्त आता पंढरपूरलाच जास्त गाभाऱ्यात जाऊ देतात. ते पण आपल्या ह्याच्यात जेव्हा गर्दी कमी असेल तेव्हाच.
तेव्हाच हो.
रिकामा ऑडिओ
तुळजापूरलाही अभिषेक वगैरेला तर जाऊ देतात पण मग ते महिनाभर आधी करावं लागतं ना बुकिंग.
बुक करके हा नाई तेवढं काय आयडिया.
आपलं कुठे एवढं प्लॅनिंग नाही होतं. हम्म आपला वेळ निघायला आपलं सगळं मॅच होत. ते सगळ्यांच्या.
माहीत झालं कि हा हा नाही तर नाही.
हम्.
आधीच ठरवून होत नाही काही ना काहीतरी पण होतं आडवा येतं.
हो तेच ना. अपरे मुलांनी बरं मग सगळं मॅनेज केलं कारण तुम्ही गेलेत... तेव्हा त्यांचा अभ्यास तर हे झाला असेल ना बुडाला असेल तेवढ्या शाळेत.
हा तेव्हा कस रिव्हजन चालू होती ना टीचरांना बोललं मी तसं. ते यातून लहान येतात एक चौथीला आणि पाचवी सहावीला होतं त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये जमतं हा
हा बरोबर मग जास्त मोठे झाले की मग नाही कवर्ह करतायेत तेवढं
आठवी नवीला गेले की नाही होत ते मला टेन्शन येतं आणि असं आम्ही हो आणि असं कधी मध्येच असं कधी जात नाही आपल्या वेकेशन मध्येच जातो त्याच्यामुळे जास्त काही सुट्ट्या होत नाही त्यांच्या
हा बरोबर
हम्म मग काय टीचर अशा काय बोलत नाही ठीक आहे सगते हम्म
आमचं तर काय आता बारावीला आहे त्याच्यामुळे अकरावी नंतर तर क्लासेस लगेच
क्लासेस हो हो हो दहावी आणि बारावीचेच हो तुम्ही कुठे गेलेले आत
आम्ही पण असंच कोल्हापूर केलं अक्कलकोट केलं आणि मग मुलांना मजा म्हणून मग कोकणात पण गेलो होत तिकडे बीच व वगैरे खेळायचं होत त्यांना
ह आरे वारे वगैरे जाऊन आलेत का
अरे वरे जाऊन आलो
छान आहे ना ते बीच वगैरे आणि ह आणि कसं उंच कुठलं तरी काजून आहे म्हणजे आम्ही पण तीन बीचवर गेलेलो मला एकच नाव लक्षात राहिले अरे वरे आणि कसं उंच टेकडीवर आहे बघा अच्छा वेंगुरलेलं पण का हम् नाही आम्ही बुरलं नसेल पाहायला छान आहे तिकडे पण फिण्यासारखं ह ते गणपतीचं मंदिर वगैरे
गणपतीपळ्याला गेला होता का मग तुम्ही आम्ही तिथेही गेलो होतो
ते नाही गणपतीमुळे जाऊन आलो दुसरं ते आहे बघा कसं काय झालं तू गणपतीचं नाव नाही मातीस डोंगरावर आहे आणि एक पायाचं असं गणपती बोलतात ना काय ते तिकडे नसेल गेलात मग तुम्हाला
हा हा मडच नाही मडच इकडे आलं
नाही तिकडे तर आहे कोकणातच
अच्छा
ह हं
आठवते आता तरी आम्हाला जायला जरा लेट झा मुलांना वटर टिव्हटी करायची होती पण मग ते समुद्राला भर ती वगैरे ते होत ते अलर्ट होत त्याच्यामुळे मग ते
हा उशीिरायल ने तीस अ मे एंडिंग एंडिंग हे केलेलं ना बंद केलेले हो
तम
हां
फक्त बोटिंग करायला मिळालं फक्त वेंगुर्ला बीच ला
हो नाही आमच्याकडे पण असं हे केलेलंय बंद केलेलं आहे दोन तीन बीच ब व जायचं नाही म्हणून आम्हाला पण आहेत जवळना बीच
अच्छा तुम्हाला किती चांगलंय ये
ते हो. असंच कधी लहर आली की मुलांना घेऊन जायचं. फिरून यायचं. हं, आहेत चांगलय. आवडतं त्यांना.
ते आपल्याच गावात असलं की नको वाटतं ते आपल्याला अस युज टू वाटत ते. हां. आता आमच्यासारखे तिथे आले, की मग असं वाटतं अरे वा हे करू ते करू. हं.
आम्हाला कसं दररोजचं झाल त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही ते. पण असं कधीतरी ठीक आहे. म जावस वाटत. हं हं, आमची कशी फॅमिली ट्रीप वगैरे चालूच असते. आमच्या आजोबांना जाम आवड आहे. त्याच्यामुळे काय चालूच आहे इकडे जा तिकडे जा. पण देव दर्शन. हा म ते द पण देवदर्शन असे बाकी नाही कुठे.
हो. मध्येच आवाज गेला होता. मला वाटलं रेंज गेली की काय?
ना आहे.
पावसाळ्यात फार रेंजचा प्रॉब्लेम येत होतात. ता ये दोन
हो हो दोन अं खूप पाऊस होतं ना शनिवार रविवार तेव्हा खूप हे होतं.
अच्छा.
काय म्हणता बाकी?
बाकी काही नाही ठीक. झाली स्वयंपाकाची तयारी?
नाही, करते. त्यांनी मच्छी आणलेली ते मच्छी आता करते जरा.
अं?
त्यानंतर हं, चाल
म्हणजे तिकडे फ्रेश एकदम, एक
हो आपण आता पावसाच्यामुळे ब हे बंद झाले ना बोटी त्याच्यामुळे काही जास्त नाही. काय असेल ते. कोलंबी वगैरे, जास्त काय दुसरं काय नाय. बाकी इतर मच्छी पात आता एकदा श्रावण चालू झाला की मच्छी येते.
हं.
हं.
तुम्हाला ते पण असं रोजच्या भाजीपोळी सारखंच वाटत असेल ना?
हो हो कारण की कसं, हा. जरी माझा उपास असो तरी, आमच्याकडे कसं असं खाणारे आमचे आई बाबा वगैरे खाता
जास्त. आठवड्यातून चार दिवस तरी त्यांची मच्ची असते त्यानं त्याच्यामुळे का त्यांना ते नेहमीसारखंच झाल. भाजी पोळी स
बरोबर. हो हो.
हं. आणि म त्यांना जमत पण नाही. ती कशी सवय झालेली आहे ना. त्याच्यामुळे जमत पण नाही त्यांना.
अच्छा! हं.
हं.
तुमच्याकडचे मसाले पण वेगळे असतात ना आणि त्याचे फिश करी वगैरे करायचे?
हा. ते काय फिश करी वगैरे जो तो प्रत्येकाच्या ह्याच्याने करतो. पण आम्ही असं ल चिंच वगैरे जास्त वापरतो. आणि हो नार हा कोकम वगैरे लिमिटमध्ये. पण जास्त चिंच. कोकम कमी. हं. आणि असं वर त्याचं खोबऱ्याचं वगैरे वाटण ते जास्त.
अच्छा,
नाराळाळच.
हम्म हम्म.
ते.
सोलकडी वगैरे ते.
हा सोलकढी वगैरे करतात हो. सोलकडी छान होते कवळ नारळ असेल तर मस्त वाटते.
हा.
ह.
ते आहेत तिथे कोळे नारळपणे इथे म्हणजे. पाण्याचा मिळाला तरी फार भाग्य उन्हाळ्यात. तर हो ना उन्हाळ्यात तर असे सगळे असे वाजवून वाजवून घ्यावे लागतात.
हो इकडे असं मिळतात. पण ते कसं बात आणि रेट पण खूप आहेत.
हो.
हम् कोवळे नारळ वगैरे घ्यायचे तर रेट जास्त असत नाही तर आपला नॉर्मल यांना कमी आहे.
अच्छा.
हम्.
श.
हो.
आम्हाला वाटलं तुम्हाला तिकडे स्वस्त असतील तसे.
नाही नाही चाळीस पन्नास आणि असं एक घ्यायचं तर साठ सत्तर नि पण आहेत.
हम् हम् पण निदान तसे का होईना मिळतात तुमच्याकडे आम्हाला शोधावे लागत.
हो ना असतात.
हर.
आणि कसं आमची झाडं असल्यामुळे का आम्हाला जास्त विकत नाही घ्यायला लागत. अस होतात आम्हाला उरतात आ हम्म.
काय सुपारी वगैरे पण का.
हा सुपारी वगैरे पण आहे पण असंम्ही सुपारी. देतं आमज सासूबाई ते असं व्यापारी असं त्यांना देऊन टाकतं. हम्म. म्हणजे चालू असत काही नाही काहीतरी.
हा ह.
सुपारी दोन जास्त नाही दोन ते तीन आहेत त्याच्यामुळे काय एक खत. पोती मिळते सुपारी जास्त मिळ.
ह. तुमचं त्याच्यातच किती वेळ जात असेल ना म्हणजे ते मेंटेन ठेवायला हे करायला का आहेत. म्हणी पिढीे.
नाही घडी नाही. आमच्या म्हणजे सासूबाई करतात काहीतरी असं त्यांना मदत म्हणून थोडंफार कधी वेळ असेल तर. करते हम्म. नाही तर मग सासूवी आणि सासई दोघंही त्यांचं चालूच असतं काय नाही काय. तरी मम्मी घरातलं बघायचं त्यांनी ते वाढमध्ये लक्ष द्यायचं.
अच्छा.
असंय त्याच्यामुळे म दिवस जातो याच्यामध्येच अस. वेळ मिळतो तसंच संध्याकाळी जास्तो.
हम् हम्म हम. मिळालेल्या वेळात मुलांचा.
अभ्या खाणपिण अभ्यास हो त्यांचा तेही आहे. नाही आम्हाला बस आहे बसने जावं लागतं ते. मु स्कूल बस आहेत फक्त त्यांना कं असत आपलं स्टॉप वर घेऊन जाय लागत घरापासून दहा मिनिटावर स्टॉप आहे
हम् हम् हं
वॉकिंग डिस्टन्स पंधरा ते वीस मिनिट आहे गाडीने दहा मिनिटात पोहोचतो पण स्कूल बस आहे म ते बरं आहे कारण की मग परत आम्हाला एवढं लांब जायलाग पाहिजे
हम्म बरोबर झालं म तरग दहावी बारावी नंतर मुलं बाहेरच जात
हो बाहेरच हो आहे विचार त्यांना पुढच्या वर्षी तू हे करायचं बाहेर पाडत हे करायचंय पण त्या स्वतःहून तयार होत नाही
ह अजून लहान आहेतेत ना आपण मला असं वाटतं कॉम्पिटिशनचं जग आहे आतापासून सवय झाली सेटल होतील जरा तेच
अस विचार आहे पण त्या स्वतः कस मुलांची पण स्वतःची तयारी पाहिजे ना तर मग आपलं पण त्यां जीव लागत नाही कि असं राहतील ना राहतील ना करतील ना अभ्यास असा विचार पडतो
हो
म्हणजे इथे जे करतात ते तेही नाही करायच असं होतं ना
हम्म बरोबर
त्याच्यामुळे म्हटलं राह दे
थोडीशी मनाची तयारी करावी लागेल त्यांची हळूहळू मग ते तयार झाले कि मग पाठवावं लागेल अच्छा
नाही नाही तर दहावी नंतर करायचं होतं ना सांगायचं होतं असं न तयार करायला लाहते ना प्रस्तुहित करायलाच हवं
हा ते मोठे झाले की त्यांनाही समजेल की आता इथून बाहेर पडल्याशिवाय आपली
परर हो ठीक आहे मॅडम ठेव हो आपला वेळ पण झाला नंतर करू परत ओके थँक यू हो बाय